हॅलो लागला की हो मी पण तेच म्हणणार होतं आता.
एकदा बरं झालं म्हणलं मग काय हरकत नाही तुमची काय कामं चालयत का? आ हा आज वेळ केला?
नाही वेळ झाला आज थोडं ते जरा मुलींच्या शाळेत ते ग्रीन डे म्हणून साजरा करणार होतेत नाही का?
बरं
अ त्यामुळे वेळ झाला जरा तिला ते खायला तेन हिरव्या कलरचा सगळं मागितले. तेर हा ग्रीन कलरचा भाजी, भाकरी ग्रीन कलरचं काय तर फ्रूट वगैरे द्यायचं मी मग हलवा करून दिला हेच्या ते लांब कद्दू काय म्हणतात तुमच्या ते लौकी काय म्हणता तो भोपळा हा ते लांब भोपळा नसतोय काय हा दुद्दु भोपळा हा त्याचा हलवा तेन करून दिला म. होय होय ग्रीन कलर घातले का नाहीतर ते होत नाही. होय.
नाहीतर काय अवघड बाबा ह्या पोरांचा खरंच की आयला आमच्या वेळेला बरं होतोय की नाही असलं काय नव्हतं बघा.
नव्हतन नाही तरी पण होतं आमच्या वेळी थोडं थोडं.
होय आमच्या वेळेला असलं काय नव्हतं असं म्हणजे ग्रीनचा
हा हा हा.
हो बोला ना इंग्लिश मिडियम ला होता काय .
काय म्हटला?
इंग्लिश मिडियमला होता काय म्हणलं तुम्ही?
नाही नाही मराठी मॅडियमलाच खरं खजगी असल्यामुळेच नाही पहिली ते पाचवी खजगी मध्येचं होतं त्यान त्याच्या आधी सरकारी गव्हर्मेंट हा हा आपली तरी पण घेत होती. थोडी थोडं असं घ्यायचं नाही काय. ते भेंडीचा आकारकाढा, कांद्याचा
हा ते म्हणजे अ जे आपले हे करून आणा उठवून आणायची हा पुठवून आणायचे हम्म ते होतं पण असलं कलर आप आपल्याला कुठं म्हणजे अ खायचं वगैरे कधी आणाय सांगितलेले ना.
अरे नाही सांगीत
नाही हा तेच म्हटलं हेच पाहिजे ग्रीन पाहिज हे असलं काही नाही बोललो हम्म फक्त ते छाप उठवयच नाय तर मध्ये ते फुलं काढयच आणि डाळी चिटकून आ णयाचं हे असलं होत आपल्याला.
आणि ते हे पण होतं कि हो
काय हो?
आपल्याला आता हिला पण दिलाय का नाही ती चिमणी वगैरे कार्डशीट पेपरवर काढून आना अस म्हंटली मग मी काय केलं गोटीव का त्यानल
हां
गोटीव कागद आणलं गोटीव कागद पुट्टा घेतला एक पुठ्ठ्यावर चिमणीचं चित्र काढलं ते कापून घेतलं त्याच्यावर घोटीव का चिटकून आणि लईच ते सिम्पल वाटायला लागल हो मग त्याच्यावर आणि दोरे येल असतात का आपल्या हि बांगड्यात तयार करतो बघा आपण हा ते जे हिरव्या कलरच ते लाल कलरचे ते दोरी होती. मग ते दोर बारीक-बारीक-बारीक-बारीक कापून घेणे त्याच्यावरन ते आपली क्ले माती वगैरे घालून लय छान झाले अहो ते-
होय काय ते बरं आहे नाही लहान मुलांच तर हे लहान मुलांना सांग आणत्यात करत निम्मा म्हणजे वेळ आमचा जातोय म्हणायचा त्याच्यात
होय, होय निम्मा वेळ काल रात्री अकरा वाजेपर्यंत ते करत बसलेले बघा
अगं बाई मुलगा शांत होता काय छोटा तुमचा?
त्याला झोपवलो तो कुठे शांत असतोय त्याला झोपून मग करत बसलो.
हा, हा, ह, हां नाही कुठली पोर राहतात शांत तेच म्हणून म्हटलं नाही तर काय धाडधड सगळं वडा वडी शिवाय
वडा ओडी शिवाय काम नाही होव ते तसच करालत डिंकाच टोपण नुसते का ते बाटलीच ते घाटला तोंडात हा ते घाटला तोंडात हा असं झालं त्यानंतर त्याला झोपवलं पहिला अन नंतर सगळ केलं.
काय करता मग द्यायलाच पाहिजे होय रडतात आहो नाही तर
नाही होतच नव्हत तसं मग पनिशमेंट करणार तू करून आणली नाही असं होतेय सोडा ते
पण होते फुगा आणि हातात ग्रीन कलरचा ड्रेस घालून यायच नसल्याल्यांनी काय करायचं सांगा आता नाहीतर काय. त्यांनी काय करायचं असं होत नाही का? खरं मुलांना शिकायला कशासाठी घालतात असू दे आपल्याला एक ज्ञान तेवढं फॅसलिटी नव्हती आता हायत हा खरं अन शाळेत पण कसं हे आणा ते आणा गरिबांनी पोट मारून हा लय अती करतात.
तरी ह्याला लोकल म्हणजे लोक लोकल ह्याला चालतय पण इंग्लिश मीडियम ला तुम्हाला अस म्हणून चालतच नाही कंपल्सरी तुम्हाला आणायलाच लागतय ते त्यांनी जे सांगल ते करायलाच पाहिजे त्यांच्या ह्याच्यानुसार होय.
करा आम्ही काय म्हणतो गरीब पालकांनी पण इंग्लिश मडियम मध्ये कशाला घातल घालतात आपल्या मुलाला आपल्याला शिक काय लायक मिळालं नाही मुलांना आपल्या मुलांना एज्युकेशन फुटत शसाठी इंग्लिश मिडयम मध्ये घालतात का नाही हा त्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे हा घालतात तर त्या लोकांना हा तेच की त्या लोकांनी विचार करायला पाहिजे नाही का?
करायला पाहिजे होय. आता पण काय-काय मुंबई दिल्लीला मध्ये दंगा केवढा चालू आहे बघित
होय बघितले की होय शिक्षणसाठी बघा की.
काय नव्हच कसे मारा लागलेत पोलीस पोरना, काय नव्हेच एक आ तंकवादीच्या वर करायां लागल्यात.
काय बोल, काय बोल लयी अवघड झालंय आहो. नाहीय त अंगलट येतय काही म्हण
होय.
त्यामुळे काही नाही बोललेलं बर. होय की नाही तर काय. ह आले कस बरं करू मुलींना पण खूप मन मी पण तिचं हो की हो पाप बघा की काय करायचं काय नव
अरे पोलीसवाले पण काय करू आता वर्ण त्यांना आलेलं आहे त्याच्यामध्येच
त्यांना एक न्यूज मध्ये आलत माहित आहे काय, बघितलं काय तुम्ही. कि तुम्ही -तुम्ही आम्हाला मारायला लागलाय खर तुमच्या मुलांसाठी हे आम्ही करायला लागलोय तुम्ही मारा
होय होय हो हो होय बघितलं की बघितलं पण खरंच आहे ना त्यांनी त्यां एकट्या साठी करायला काय पूर्ण आपल्या म्हणजे, हो करा लागल्यात पण त्यांना पण ते मान्य नही. पण त्यांचे पण हात बांधलेले येत हो. हूं त्यांना जे वरण सांगितल ते त्यांना करायलाच
तेच कराय, खरं करायला पाहिजे, एवढं पण आती करायला करू नये.
नाही लय भयानक, काय भयानक सांगण्या पलीकडे झालय.
उठल्यापासन रामायण आमच्या इत पण तेच आहे, मला मुळात म्हण जे राजकारण हे असल आवडायच म्हणजे आवडत नाहीचं आहे मुळापासुन. जे कंडीशन. जे अ अवस्था बघून असं वाटायला लागलय की, त्याच्यात होय बा नाही मला अजिबात आवडत नही. इले म्हणजे हे राजकारण वगैरे. ऊ हूं ते ल णारे लढतात आणि विनाकारण कणी भांडत बसतात ते.
हो हो गे नाहीतर काय. आणखी होय हूं! आणि ते नाही चालू आहे बघा पेशंट आहे तो अलायन्स मध्ये ये.
हां!
हा आज जातेन मग त्यांच्यासाठी वाटी आणि चमचा घेऊन मागितलात. ते देऊन यायचं आहे हा.
मा ता गळत.
नाही-नाही, मी नाही चालले सासरे चाललात घेऊन. हा त्यांच्याकडे दिलत.
चालते की. हूं हूं बाकी काय नाही बघा, आता मुलगी किती वाजता येत्या.
मुलगी बारा हूं!
आणतात एकदा आली
दंगा चालू ओ. हे पण दंगा करायला लागलाय ना आता कामावरराय का हयला घ्यायचं सांग
व तेच आवाज याय लागलेला मला तेच वाटलं म्हणून म्हटलं आता कुठे गेला वाटत आवाज नाहीये त्याचा
या सासू बाई घेऊन गेल्या बाहेर असंच करत लय आहो दंगा करतोय तो तर एक वेळ खवळला आहे
हा
तर ऐकत नाही बघ
लहान दहा मिनट नाही अजून थोडेसे राहिलेत तीन एक तीन मिनिट म्हणून मी पण लक्ष दलं
तस जर होणार नाही नवत अ माझ्या ह्याच्यात दिसत नाही आणि मी जर कट बघायला गेले का नाही फोनच कट होतोय हो
होय काय नाही नाही आहे मी आहे माझं मी पण अह काय झाले महि ते काय द एकशे ऐंशी मिनिट म्हणजे का दाखवतोय मी ते काय तुम्हाला ते मला म्हणजे आपण जर जास्त वेळ बोललो ना फक्त दहा मिनिटच्या वर म्हणजे जास्त अस अकरा मिनिट वगैरे बोललो ना तर आपल्या ते जातात म्ह टाईम जात म्हणजे हे काय बरं अ वाया जातात म्हणून एकशे ऐंशी एवढं होऊ द्यायचं नाही ते मला एकटी काल बली मला पण पुण्या कोणतरी होती लेडीज ती सांगत होती मला
हा हा हा म्हणजे त्यांच्या बरोबर जे आपण बोललोय ते एकशे ऐंशी होऊ द्यायचं नाही का
हा एकशे ऐंशी होऊ देस म्हणजे दहा मिनिट झालं ना गस कट करायच म्हणजे दहा मिनिट होऊन वरती पाच दहा म्हणजे वरती एक पाच साठ सेकंद होऊ दे पण जास्त अस अकरा बारा आपलंजे होते ना ते नाही करायच मग पुढच्याच्या मानस होत हो त्यामुळे म कल लात
हो ह हा तुमचं पेमेंट आलं काय
हो आलेय नाईंटी फोर कशाच तरी आलंय हे लोकवाणीच आलेय मला
लोकवाणीचा आलस हा लोकवाणीच येतय लोक आमचं माझं आलं सोडं लोक पनीचात
तुमचं किती आलं
माझा आत्ता परवान सत्तर रुपये आलेतील एका कॉलचं आणि आता तीनशे दाखवा लागले नाही ते तुम मी तुमच्या बरोबर जे बोलतो का नाही
हां
हा मी जे रिसिव करतो रिसिवचे पैसे हा कॉल रिसिव करण्याचे पैसे अं आता तीनशे दाखवतेोय तीनशे एक दोनशे नव्वद अस दाखवते हम् हम्म
माझा अजुून म्हणजे चेकिंग पण नाहीत आता शनिवारी आलं नाईंटी फोर आता आणि दोनशे वर काहीतरी पेंडिंग दाखवते
होय का ते येतात सडं लोकवाणीच काय असं प्रॉब्लेम नाही लोकवानीच लवकर येतात पैसेवर
हम्म होय पण हे पण यायला पाहिजे वेळेवर ख हम्म
तीन सोडा काय
पण ही थांबतात कुठं लगेच काल, काल करतात ग्रुपमध्ये. होय, एक आणि एकानं मेसेज केला ना कि दुसऱ्याला आल्यागत होतंय. खरच की, अरे होय एकानचं मी एकाला अन्सर दिलं की बाकीचं बाकीना मिळेल हे विचार नाहीत, हा एकाने केलंय नव्ह लगेच दुसरा तयारच असतोय घोड्यावरच असतो. हम्
आ पाच मिनिटं पण होऊ देत. नीच मेसेज लगेच करतात. होय नाही तर काय, मी पण बघतो.
हाइत, हॅलो टायमिंग झालंय एक मिनट. कट करते आणि लावू परत की थोड्या वेळाने लावू? हा ठीक हाय.